हॅलो नमस्कार.
नमस्कार.
हॅलो.
हॅलो.
आवाज येतोय का?
अ हो आवाज येतोय पण स्क्रिप्ट
तुमचा कमी येतोय सर.
अ एक सेकंड मी कॉल कट करून
हॅलो. राहू द्या ना हा आवाज येतोय आता बोला ना.
स्क्रिप्ट स्क्रिप्ट.
हॅलो.
हॅलो.
हा बोला ना सर येतोय आवाज.
स्क्रिप्ट म्हणला स्क्रिप्ट.
स्विफ्ट आहे. कसंय वातावरण स्क्रिप्टच काय असत? आज न होत राहते राहते
अच्छा बोला
वातावरण कसं हाय तुमच्याकडं
आमच्या इकडे का आता फिलहाल अं पाऊस वगैरे चालू हाय.
बरोबर
तुमच्या इकडं ला कसाय?
आमच्याकड ऊन आहे बऱ्यापैकी
अरे, असा कसा?
आता सध्या उन्हाचं वातावरण आहे ना पाऊस अजून झालाच नाही.
अच्छा आमच्या इकडे तर भरपूर पाऊस आला आता आता बरं थांबलाय.
हा हा पाऊस असेल तर शाळा सुरू झाल्या असतील मग तुमच्या एरियात?
शाळा नाही आता तर सध्या वेळ हाय.
नाही काही ठिकाणी जिथं पाऊस पडला तिथं सुरू झालेत ना पंधरा जून पासून होणारेत ना.
हो, पंधरा जून पासून होणार हाय पण आमच्या इथे व्हा ची हाय.
विदर्भामध्ये तीस तारखेपासून बहुतेक.
आमच्या इथं बहुतेक अं वीस तारखेपासून शाळा सुरु होणार हाय माझ्या भावाची तर वीस तारखे पासून स होणार हाय.
पंधरा किंवा तीस आहेत वाटतं ना? हा, नाही वीस च कॅन्सल झालं ना? पंधरा किंवा तीस आता आ आमच्या एरिया मधे तीस तारखेला सुरू होणार आहेत.
अच्छा, आमचे इथे वीस ला लागणार हाय.
प्रायव्हेट च असेल मग वीस ला शासनानं सांगितलंय की एक तर तीस किंवा पंधरा.
हो हो तुम्ही कुठून बोलताय?
विदर्भामधून
अच्छा आणखी शहर.
त तुम्ही
मी नागपूर मधून, तुम्ही? हो.
बरोबर. मग तुमच्याकड तर तिसला होणार ना कोर्टान आदेश दिल.
नाही आमच्या इकडे तर वीसला म्हणजे पंधरा ते वीस या दरम्यानच चालू होणार हाय.
ममी. नाय काल परवा शासनाने आदेश दिला ना का ज्या काही बावीस तारखेला शाळा सुरु होणार होत्या - - त्या कुठल्या येन चालू करतात तीस तारखेला सुरुवात करायची. एक तारखेपासून एक जुलै
हो का? मी न्यूज नाही ऐकली.
नाही, नाही. कोर्टानीच आदेश दिलेला आहे तसा. हा. त्यामुळे ते काही आता लवकर नाही होणार तीस तारखेपर्यंत तर आजच्या पेपरला पण आहे. कोणी पण स्वतःहून चालू करायचं नाही. विद्यार्थ्यांच पालकाच हेत आहे त्यामधलं अस हम् काय असतं तुमच्याकडे? संत्री जास्त नागपूरला.
आमच्या इकडे तर, तेच संत्री वगैरे
हम्. हम.
तुमच्या इकडे?
कापूस.
अच्छा.
हा.
तु शेतकरी आहे?
हो.
अ शेतकरी तुम्हाला तर पावसाळा खूप महाग पडेल मग - -
हा पाऊस तर कमी आहे म्हण सांगतात त्या.
हम्म. तर तुमचा तुमच्या शेतीवर का काय प्रभाव पडला मग पावसामुळे.
म्हणजे?
म्हणजे शेतीला काही शेतीला तुम्ही जसं कापूस लावला तर कापूस काढून झालाय का?
आता नवीन लावा लागेल ना सरखी वगैरे आता पाऊस पडल्यानंतर पेरणी होईल. आता काहीच नाही शेतात पूर्ण उन्हामुळे. काहीच नसत ना. आता जिथं जिथं पाण्याच प्रमाण जास्त आहे. धरण - - वगैरे आहेत त्या ठिकाणी मग बऱ्यापैकी तलावाय तिथं होतयं सिंचनामुळ काही.
आता आमच्या इथे शेती वगैरे काही आहे नाही. तर आम्हाला तेवढा
हा अनुभव नाही समजा त्या. आयडिया नाही त्याचा. हा तुम्ही काय करता जॉब करताय का?
हा. नाही मी ते सध्या शिकत आहे.
बरं, बरं.
हा हा फस्ट ती अशी काय?
हा. कुठं? नागपूर विद्यापीठात का अमरावती बरबर.
तुम्ही जेव्हा तुम्ही शेतकरी
हा शेती शेती दुसरं काही नाही जॉब वगैरे काही नाही.
अच्छा अच्छा किती एकर शेती हाय तुमची?
सध्या तरी सात आहे. हम्म. हो एकटेचं.
अच्छा.
वर्ष पावसाच्या पाण्यावर.
हम्, हम्.
हम्म.
आणखी कोण आहे तुमच्या फॅमिलीमध्ये?
फॅमिलीमध्ये काय मी एकटच आहे आईवडील.
अच्छा लग्न वाच आहे म्हणजे तुमचं लग्न झालंय.
हम्.
मग आई वडीलला आहे म्हणले तुमी फक्त.
आता आहे तू सोबत का? हम्म.
आणखी सांगा काही.
काय नाही बघा निवांत. तुमचंच सांगा कसं आहे बा? वातावरण काय?
काय?
तुमच्याकडेच वातावरण कसं आहे? काय नाही?
आमच्याकडे वातावरण तर बरफ आता संध्या कधी कधी- काल स- सकाळी ऊन होती आणखी संध्याकाळ परत मग पाऊस आला. तसंच वातावरण शिय कधी पाऊस कधी-
कधी ऊन कधी पाऊस.
हो तेच. पहिलीच्या दरम्यान ठीक होता. आता तर पूर्ण-
आता सांगितलंय मान्सून, कदाचित येईल आता. आठवड्यामध्ये. हम् ते परत- याचा प्रभाव पडतो म्हण ना, काही येल निनो का काहीतरी?
हो, या आठवड्यात तर तसच राहणार.
सांगित ना कमी दाबाचा पट- तयार झाला आणि समुद्र यावेळेस पावसाचं प्रमाण कमी होईल.
हा. तुम्ही न्यूज वर जास्त, जास्त ऐकता वाटत?
हम्. आता शेतकरी परत म्हणतो कर्ज माफी द्या. परत ते-
हा.
पालीच बरं आहे तुमचं वातावरण?
कॉलेजचा सध्या चालू वायचाय आता. आ आता आमच्या कॉलेजमध्ये- आता दोन तीन दिवसा आधी आमच्या कॉलेजमध्ये भरून ऊून पण आलतय.
नको आपल्याला बाहेर जायचंय.
हॅलो.
हा. बोला ना सर.
आता सध्या आमच्या कॉलेजच्या वातावरण तर माहित नाही. पण एक आठवड्या आधी आमच्या कॉलेजमध्ये- हा आला होता.
हम्.
हा. तुमचं शिक्षण कुठून झालंय?
आ? बाहेर जायचं म्हणालाय.
हॅलो.
हा सर बोला ना. मुलगा आला होता त्याचा आवाज होता. नको नको नको आपण बाहेर जायचंय मार्केटमध्ये. नको
हॅलो.
मग तुमचं सगळं लग्न वगैरे काय? कॉलेज- किती आहे तुम्ही? भाऊ वगैरे-
मी तर सध्या एकटा आहे.
आं?
एकटा आहे मी. बहीण भाऊ कोणी नाही आम्हाला मी एकटा आहे.
बरोबर.
हो.
हम्म. मी एकटाच आहे आई वडील आणि घरच्या मंडळी दोन मुल आहेत. एक मुलगा एक मुलगी मला.
अच्छा अच्छा अच्छा. कोणत्या क्लासमध्ये शिकलाय तुमच्या मुलगां आणि मुलगि?
आ.
कोणत्या क्लासमध्ये शिकत हाय?
कोणत्या क्लासमध्ये शिकत आहे म्हणल लहानच असेल ना?
लहान आहे. छोटीआय तीन वर्षाची युके जी चालू हाय एकाची आणि एक आता छोटे हा एक वर्षाची मुलगी. मुलगा तीन वर्षाचा हम्. छोटे छोटे हं.
छान छान.
आता घ्यायचं यावर्षी कुठेतरी नवीन चांगलं साखव तरी
तुम्हाला तुम -तुमच्या मुलाला काय बनवायचं हाय मग काय बी ठरलंय काय?
अ.
काय ठरलंय तुमच्या मुलाला काय बनवायचंय का?
आता डॉक्टर बनवु झालं तर घरी डॉक्टर कोणीच नाही. पोलीस आहेत. शिक्षक आहेत सगळे आहेत. असा आहे ते. फक्त डॉक्टर सोडलात बाकी सगळ्याच पेशामध्ये आहेत.
आ
कोणी कोणी त्यामुळ एक डॉक्टर राहिलाय तेवढ होईल उणीव भरून काढा. ह् त्याचा काका हे हाय सगळे असे नोकरीला हाईत.
म मुलीला
मुलीला तिच्या स्वतंत्र्य सोई नंतर ठरवून काय नसत होत. आपण म्हणलं डॉक्टर करात ते म्हणते इंजिनियर होतात. त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीला जे पटेल तस आपण सपोर्ट करावा लागेल.
हो हे खूप खरं बोललं. ते पण बरं हाय.
ते पण होणार नाही, मग आपण जर अस त्यांच्यावर लादलो तर.
हा बरोबर बरोबर.
त्यामुळे त्यांचा बुद्धीचा कल कसाय त्यानुसार मग हळुहळु ठरवता येत.
हा.
हम्म. आपण जर केले प्रयत्न तर नाही होणार ना काहीच त्यांच्या सोईनच बघावं लागलं. आपण ठरवलं त्यांना पोलीस करायचं. आता त्यांची जर कॅपॅसिटी नसेल तर तसं - -
अ हो सगळ्यांची कॅपॅसिटी टॅलेंट सगळं वेगळे वेगळे राहते ना. सगळ्या - - राहिले पाहिजे मग त्यांना समोर जाऊन रिग्रेट नाही असायला पाहिजे की आम्ही हे नाही म्हण आम्
तुम्हाला किती आले सर टास्क तीस आलेत?
अ
किती आले तुम्हाला?
आवाज नाहीे येता बराबर तुमची.
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
चला मग भेटूया.